हा बोल की, हॅलो!
कशीएस?
मस्त आहे बघ, तू कशी आहेस? आवाज येतोय का?
हा येतय की, तुला येते का आवाज माझा?
होय होय येतोय की.
काय चाललंय?
काय नाही बघ बसलोय आता. घरातलं सगळं आवरून. तुझं का? होय हो. हॉस्पिटलला वगैरे जाऊन येऊन बसलो.
हम् हम. काय नाही बघ आता आवरायला लावलय. जेवण वगैरे आवरायच. हं. तब्येत वगैरे-
मस्त आहे बघ. आणि ते नाही- अ तुम्ही कस- बाहेरून मागवताय का? घर म्हणजे रूमवरच करताय? जेवण.
जेवण काय? नाही रूमलाच बनवतेय. मेस वगैरे- नाही लावली. कस होतय बाहेर बरोबर नाही. मग कस होतय सांग? आपण आपल्याला घर च खायची सवय असते एक तर- आणि बाहेरच कस मसाले वगैरे जास्त असतात. जेवणात तिकडं पुण्या साईडला.
होय होय होय. ते ना तब्ब्येत, हम्म. त्या-
तर तिला त हे होत नाही.
हम्म. तब्ब्येत बिघडते ना?
हा. तेच झालय. म त्यामुळे गॅस आपला कोणता असते का नाही? घरात पंधरा किलोचा स्टे वरून वगैरे आणतोय. आरामात होऊन जातय. एक टाकी आम्हाला जागेवर तरी तीन तीन साडेतीन महिने तरी जाते. कारण एक टाइमचच असतय. एक टाइमाला कंपनी त जेवतो कँटीनला.
हा. हा. हा. हा. हा. म डे - मग डे ला कसं करताय? डे ला करून घेऊन जाताय का कॅन्टीन मध्ये खाताय?
माझी शिफ्ट कशी असतेया? फर्स्ट आणि सेकंड असतेया. फर्स्ट ची कशी असते म पहाटे जायच- आणि दुपारी दोन वाजता येते. सेकंड असली की दोन ला जायचं संध्याकाळी दहा वाजता यायच. पहाटे काही एवढ्या सकाळी उठून जेवण बनवायचं होत नाही. गडबड असतेया उठून आवरायचं- सेकंड ला ज्या वेळेस जाते की नाई त्यावेळेस सकाळी नाश्ता पण करतोय आणि संध्याकाळचा डबा पण बनवून घेऊन जाते. अस होय?
होय का?
हम. त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही. आणि कंपनी पण जे जेवण- एवढं फार काही चांगल नसत. त्यामुळंते पण खाऊस वाटत नाही.
हो हो. आणि कस? बाहेरच मसाल्याच पदार्थना खूप हे होतंय ना? आणि आता पावसाळा चालूय तर तर लय त्रास होतोय.
खाणं पण नको आणि पिण पण नको वाटतय पावसाळ्यात.
होय. तिथ पाऊस वगैरे?
आहे की. भरपूर पाऊस ए इकडं.
हम्म. पूर वगैरे आलाय काय?
हो. आपल्या इकडं नेहमी राहतो. तिकडल्या साईडला एवढा खूप नाहीये. पण आम् पुण्याच्याच भागात एक एक एकीकडे म्हणजे चिंचवड, पिंपरी चिंचवड साईड ला तिकडे भरपूर पूर आलाए. आता म्हणजे तिकड नदी आहे ना एक? पवना नदी आधी आम्ही राहायचो ना आधीच्या बाजुला तिकड. भरपूरए आता. पाणी आलं होत
मग तुम्हाला आता जर कामावर- होय. मग असं पाणी आलं की मग तुमचं सगळ वाहने थांबलीत कि मग आता तुम्हाला सुट्ट्या.
त्या आता घेतोय असो त्या म्हणजे ज्या साईडची वाहतूक सुरू आहे ना त्या रोडची
हम्म.
म्हणजे समाज बघ तिकड नदीच लागत नाही ज एरियात वगैरे असे
हा हा हा. हा हम्
हम्म मग पावसात फिरायला वगैरे कुठे गेलता का नाही?
क वगैरे पावसात नाही कुठे गेलो आज पाऊस पण जास्त आहे ग आणि बर वगैरे आता तांबली घटा नाही पुण्यात तिकड जायचं म्हटलं होतं. पण आता एवढाच म्हणजे पाऊसच काय की त घहा तासच तर रस्ताच बंद केेलं. कारण जर नाही म्हणूनी असं व्हायला लागले.
अ ते हा ते बंद केले असतील ना पाऊस भरपूर आहे त्यामुळ हम्म अन आता
मागच्या वर्षी बघ या महिन्यात एवढा पाऊस नव्हता या वेळेस लय पाऊस आलाय.
होय आणि आता अगोदर आता कस म्हणत होते की ह्या वर्षी पाऊस पडणार नाही. ह्या वर्षी पाऊस पडणार नाही तरी ब भरपूर पाऊस पडला.
ते ऊन जास्त होतं त्यामुळे सगळे तस या वेळेस बहुतेक पाऊस नाही पडणार. पण पडलाय पात बऱ्यापैकी बऱेपैकी म्हणजे आता सुरुवात तोपर्यंतच भरपूर पाऊस पडलाय म्हून पावसाळ्याचाच पडलाय असं वाट्यांमध्ये
होय आणि बाहेर पण जऊ वाटे ना झालेय.
अजून किती दिवस आहे काय आगं तसंच झाले पुण्याला पुण्याला तर इकड रेड अलर्ट दिलाय.
हा आमच्यात लागलेले हॉस्पिटल मधला स्टाफ लागलेला जायचं जायचं. रविवारी जाऊया रविवारी जाऊया आंबोलीला नाही बाई आता हे काय अस
घाटाकड वगैरे जर जायचं असल तर जाऊ नकोस. अजिबात जाऊ नको कारण आता कुठं म्हणजे सांगता येत नाही म्हणज त ज काय हे मे रोड ला त्रास वग रस्त हे झालं क्सिडेंट येते जास्त व्हाय लागलं. मग आता पावसाळा तरी फुटून जाऊ नको भिरा भिजला फिरायला वगैरे जाण्यासारखा पावसाळा नाहीये आता
हो. तेच मी म्हटलं हॉस्पिटलमध्येध्ये कनका मी म्हटलं आ थोड्या दिवसांनी बघूया म्हटलं जरा पावसाचं वातावरण मग बघून मग जायला. त्यां
हा मग त्यासाठीच म्हटल तुला फोन करायचा.
हम्. डलं
मैत्रिणी आली बघ आत्ताच.
आले काय?
तू म्हणलीस बिर्याणी आणणार आहे मी नाही काय म्हटलीस?
शिफ्ट कशा दोघींच्या एकत्र असतात काय?
मामीच्या होय एकत्रच असतात.
हा सोबतच घेेताय ना तेच परवडतेय.
होय.
हो कशा म्हणजे दोघीचा इसा काय?
होय आता हो
अर हा हा हा रूम मध्ये दोघीच आहे ना?
होय आधी डबल रूम होती आता सिंगल रूम आहे.
काय हम्म हम्म
बाकी घरातले वगैरे
इकडं बाकीच निवांत आहे बघ. घरच्यांना फोन करतीस का नाही?
घर बोल म मी फोन करते म्ह तिच करताय रोज चाललेलं असते. आज पाऊस आहे ती न्यूजला बघते आणि मला रोज फोन करून सांगते आज पाऊस जास्त आहे बघ जाऊ न बघ असं कर तसं कर आणि न्यूज बघत असते ग दिवसभर म्हणजे पाणी वाढलंजी वा
आणि आजोबा गेलेत ना हयाला पंढरपूरला
हम् हा जाऊ नका म्हणून सांगितलं होतं मागच्या वेळेस पण गेले होते तब्येत बिघडली
अं मागच्या वेळे गेल ते
ह
तब्येत बिघडलेली ना म्हण
तब्येत नीट नाही तरी पण नाही ऐकत. केले कासी म्हतो
तेच की मम्मी कॉल केलती? त्यावेळी बोलले कि असं असं गेलेत म्हणून म्हणून म्हटलं.
ह
तिथं पण भरपूर पाणी येतं असेल नदीला?
आ ती तीस वर्ष आ नाही यावे
तेच की मग पाऊस तिथं तर ते म्हणजे कि हे भरपूर आता हे केलं असतील फान दर्शन वगैरे भेटणार होय त्यांना?
आता काय माहिती पुराचं जर पाणी उचललं तर भेटणार नाही तर नाही भेटणार. ते
तेच कि काण ग यो असल्या पावसात काय भेटते ग.
र
हम.
बघू आता काय होतंय. तब्येत गेली तब्यतीने पण तशी साथ दिली पाहिजे, का उगच जायचं म्हणून होते का? त्यांना पप्पा तेच सांगत होते तब्येत तुमची व्यवस्थित राहतं, पण ते ऐकले नाही. जायचं म्हंटले आणि गेले, बघू आता काय होतंय. बाकी?
हम्म, निवांत हाय बघ.
जाऊदे करते तुला परत आणि फोन हा.
हां.
ठेवू का?
हा हा.